हा बोल किती कॉल झाले ए थांबरे बाजे.
हे चौथा कॉल आता.
दादा काय करायलाय बघ. खाऊ नाहीये, कुठय खाऊ? एक मिनिटं थांबाव मग. ये इकडं हे घे खाऊ. ह
हॅलो.
ह
हॅलो.
खाली उतर, खाली बस, खाली बस,
हॅलो.
मांडी घाल खाली ठेव मांडी आणि हाताची घडी घाल.
हॅलो.
हम् हम्म बोल.
हॅलो.
हा बोल.
हां बोला.
हा बोल.
बोला.
बघ चार झालेच कणी आता काय करून देवा. डीपीच्या ह्याच्यावर परत कॉल कर.
होय तेच की तेच म्हणालो रे.
अ हो हेग उरतो म्हणजे पंचवीस सीटच होते. अजून एक पाच फोन आला तर उद्या नाही तर परवावीच न कोणा. या नंबर केलं तरी कायच पण. पंचवीस झालं का तुझं किती झालं तुझा आता.
अरे विस चालू आहे आता माझं.
वीस तर झालं की, मग पंचवीस येणार रे.
पंचवीस येत का तीस येतत्या.
पंचवीस पाच पाच वाढत जातात.
आस आहे काय?
हम.
मग येईल मग तेवढं.
पाच पाच टप्पा वीस कंप्लीट की मग पंचवीस त्या मग पंचवीस कमप्लीट झालं की मग. हे ते किती तीजच येते मग, तीजच झालं की मग येत नाही. तेवढंच मग कम्प्लीट होतय मग ते टास्क. हा
दुसर येत का टास्क?
हम्म मग ते कुठं रेकॉर्डिंगचं वगैरे येत मग ते रेकॉर्डिंग जे येत, लिरिक हे असते क नाही अ मजकूर पाठवतत. मग ते आपल्या आवाज रेकॉर्डिंग करायचं न अडक म्हणजे अडकता असं,
हम् हम् हम्
आणि मग ते हे करायचं रेकॉर्डिंग करायचं व्यवस्थित. आणि मग पाठवायचं.
चालतंय.
आता हे होतंय का बघ पाचवा कॉल.
पाचवा कॉल होतय का बघतो.
किती झाले आता वीस कम्प्लीट झाले काय?
आत्ता थांबा बघायला पाहिजे.
असं थाम जरा हे कॉलकट होऊ दे मग नंतर बघ.
होय आता हे झाले शिवाय झालेच एवढं तीन मिनट आता घेत- तो
हम् झाले की बघ. झालेत कट -